काय आता आवाज?
हा, हा काय गोंधळ आहे समजत नाही आज दोघींचा गोंधळ.
हा, झाला कनेक्ट आता. हा, हम्म रेंजचा काही प्रॉब्लेम असेल तुमच्याकडं.
काय माहित नाही, आज पहिल्यांदाच असं झालंय आपल्या दोघींसोबत म्हणजे तुमचा तिकडून असं अ, प्रोग्रेस दाखवतय आणि इकडून मी मॅनेज करून पण काही ऑपरेट नाही झालं.
हो, हो चालेल आता काय प्रॉब्लेम आल्यानंतर काय करू आपण. हा, हो हो
हँग, होतच आताच आम्ही असं घरपट्टी, नळपट्टी बण भरायला गेलेलो ब ते ते त्यांनी सरळ सांगितलं, आज ऍरो येतोय आज घरी जा उद्या या.
अरे बाप रे
हा सर्वीकडे सॉफ्टवेअर हे झालेले
हो, ते पावसामुळं आहे. अ तुमच्या तिकडं कसं आता वातावरण खूप निसर्गरम्य आहे ना छान. हम्म, अजून काय आहे बघण्यासारखं वगैरे?
हा, नाशिक म्हणजे देवस्थान. तुम्हीं त्र्यंबकेश्वर सोमेश्वर अं प्रतिबालांजी
हो कां बालाजीचं पणं आहे प्रति बालाजीचं पणं झालंय कां
हो सोमेश्वर रोडलांच झालंय पुढे अजूंन मी एक ऐकलंय कां आंता प्रेम मंदिर झालंय कृष्णाचं ईकडे त्र्यंबक रोडलांच झालंय म्हणे आणि तिकडे माहित नाहीं मी आंता इस्कॉन ईकडे गावांत आहे अं भावांनगरमध्यें आणि अजूंन प्रेम मंदिर नांव ठेवलंय म्हणे मलाही आंता दुसऱ्यांकडूंन ऐक ऐकांयला आलंय
मी अजूंन पाहिला नाहीये त्यांचा फोटो वगैरें पणं तरं चालूं आहे आमचं जाण्याचं बघूंया बां असं कसं आहे ते मंदिर एकीकडे गावांत पणं एक छान मंदर पंचवटी साईड लां निघालांय तरं त्याचं तरं मलां खूंप लोकांनी सांगितलंय पणं माझं अजूंन कांहीं बघायंला जाणं नाहीं झालंय
हो नां पंचवटीला वगैरें बऱ्यांचदा जाऊंन आंला असांल नां ताई तुम्हीं
हां कसं असतं नं आपणं जिथे असतो नां स्वंतःच्यां गावांत आपणं आपणं कंटाळा करतो थोडांसा डिले कधींतरी जातो असं
हो आम्हीं कॉलेजलां असतांना ट्र्रीपला आलेला होतो बघां आंता भरंपूर प्रोग्रेस झालीं असेल त्यांच्यानंतर आंता पंधरा वर्ष हो गे असं आम्हीं आलों त्यांला कुठं सारखं येणं पणं होतं नाहीं त्र्यंबकेश्वर तिथं ते भीमाशंकरला वगैरें म्हणजे बरेचं ठिकाणीं गेलो होतो हां ते कायं यशवंतरांव चव्हांण विद्यापीठ आहे बघां इकडं मुक्त विद्यापीठ नाशिकच्यां बाहेर आहेतं थोडंसं तिकडं ते मातीचं धरणं आहे ते विद्यापीठांच्या तिथंच तरं ते खूंप खूंप मोठां एरिया आहे असां तरं आम्हीं तिथं मुक्कांमाही होतो दोन दिवसं म्हंणजे जवळपास आम्हीं तिथं खूंप फिरलो होतो हां कशी आहे कमप्युट एज्युकेशनची एक टीप आलेली होती मंग तिथंले सरं इथल्यां सरांच्या ओळंख ओळंखीचे होती ते तिथं मंग वेश चंद्रराव चव्हांण विद्यापीठांमध्ये जॉब करतं होते तरं मंग आम्हीं तिथं राहूंन जवळंपासचं खूंप तिथं धरणं बघितलं परंत धबधबे असं वेगवेगळ्यां ठिकाणीं खूंप फिरलं होतं तीनं चार दिवसं फिरलो होतो तरं मंग आंता तेंव्हा आंता डेव्हलप झालं असेल नां खूंप सारं
खूंप म्हणजे टॉवर उभे राहांयला लागले मुंबई सारखें
हां हो नां आंता तुम्हीं लोकल थोडं नाहींणरी नाहीं झालं तरी तुम्हांला माहिती होतं नां कुठं कायं आहे
माहित आहे पणं असं जाणं कांहीं होतं नाहीं म्हणजे असं ट्र्रीप टाईप आंता पहिल्यासारखं राहिलं नाहीं नां मोबाईल वरं बघूंन घ्यां आणि बिझी लाईफ कोणाचं जमतं कोणाचं नाहीं जमतं
ते तरं आहे आणि जबाबदारी आपणं वाढतांत नं ताई वरती वरं जोवर असं मुलांचं झालं परंत त्यांचे लग्न झाले, त्यांच्या पुढचं छोट्या बाळच असत काहीतरी असत. परत आपल्या कुरकुरी सुरू होतात गुडगा दु दुखायला, हे दुखायला अ, अस होत त्याच्या त्यामुळ मग नाही लोकलला पण नाही जास्त जाणं होतं. तस आवड असली की सवड होतेच थोडं. हम्म हो की, मागची तसं असल्यावर तर नाही जाण होत. नाही, नाही, नाही सांभाळन होतच नाही त्यांच्याच्यान तेवढं. त्यांच स्वतःच होत नाही.
हो
हम्म, मग त्या मानाने तुमच्या सारख्यानी खूप मागची एक सांभाळून. पुढच सांभाळून स्वतःची सांभाळून सगळं केलेलं असत, मॅनेज करताना आठवतं सगळं, त्यांना काय सांगायला आता पुढं.
आपण मुलांकडून, आत्ताच्या मुलांकडून तर अपेक्षाच नाही करू शकत.
मग कुणाकडून करणार ना. मुलांकडून नाही तर करायच्या कुणाकडून, हा एक प्रश्न आहे मोठा.
आहे पण, लाईफ बघता आताच सर्व बघता ना असं वाट तर नाही आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकत.
त्यांचा बिझी, शेड्युल राहता ना.
हा, त्यांचं त्यांनी सर्वाइव्ह केलं भरपूर झालं.
हो असं वाटत त्यांच- त्यांच करून सुखी राहुत. एवढंच वाटत. आईवडिलांना काय असतं ना दुसरं.
नाही आता एवढ्या डबल डिग्रिया घेऊन मुल जॉब करतात आणि सडनली कंप कंपनी मध्ये कट आउट वगैरे होत. किंवा गव्हर्मेंट जॉबमध्ये काहीतरी होतो हे सर्व बघता. पहिल्यासारखं नाही राहिलं ते लगेच जाणवत आणि मग लक्षात येत अरे. हा, यांनी त्यांचं- त्यांचं सर्वाइव्ह केलं बस झालं.
हो, त्यांना पण खूपच अ. ट्रॅजेडी असते ना आजकाल पहिल्यासारख. राहिलेलं नाही एकदा जॉब लागला मग परमनंट तिथं. म्हणजे व्यवस्थित होईल अस नाही शेवटपर्यत, आता कंपन्या वगैरे बरेच निघाल्याने ना. त्याच्यामुळं मग ही कंपनी नाही, आणि मुलं काही काही मुलं पण ही कंपनी नाही आता त्या चलावरी प्रमोशन मिळतं दुसरीकड ट्राय करायचं म्हणजेचं त्यांना पण बरंच, सामोरं जावं लागत ना बऱ्याच समस्यां ना.
हो आणि एज्युकेशन खर्च वाढलेतं, फॅसिलिटीचे बाकीच्या गोष्टी.
हो सगळेच आता खर्च वाढले.
पर्यंत वापरा चुपचाप पाचवी ते दहावी. तेच दप्तरच ते.
अ, हा आता आहे का तस दरवर्षी नवीन. स्कूलवाले पण लगेच नवीन देतात. हो, तुमचा काळ तर खूपच वेगळा असेल ना? आता तर काही राहिलं नाही तेव्हाच.
असं असायचं, का चुपचाप दिवाळीलाच भेटणार. बांधलेल्यां चपलांत. आंता ते बघतो नां आपणं अरे यांच्याकडे चार चार आपल्यांकडे बांधलेल्या चपल्यां लवकरं.
हां आं
तीनं तीनं चार चार वर्ष.
वह्यां वगैरें पणं आपणं गेल्यां वर्षीच्या त्यां नोटबुंक मधले काढांयचे. पेजेस आणि ते वाइंडिंग करूंन आणांयच कुणांला कुणांला जरं. ताई तेवढं पणं मिळायचं नाहीं कि ते सुईन वगैरें घरीचं हे करूंन. आम्हीं पणं वापरलेले आहेतं बघां. म्हणजे आपले आपल्यां पुढच्यां वर्गातले जे असतील मंग त्यांची परीक्षा झालीं की जायचं. आम्हांली पुस्तकं द्यां म्हणूंन जुनें हे पुस्तकाचं वापरलेले आहेतं आम्हीं पणं. आंज आंजकांलच्या मुलांना त्यां वर्षीच्यां त्यां वर्षी. जे सांभाळणं होतं नाहीं आणि वरंवरं हेचं सीबीएससी पॅटर्न कुंठे आय सी आयसी पॅटर्न कायं पणं निघांलयना लेकरांना. पणं बोजांच आहे की ते. त्यांच्यां अं ह्यांच्या स्मंरणशक्ती. अलिकडचांच आहे सिलॅबस वगैरें पणं.
ते पणं आहे आणि मुलांच आंता मैदांनी खेळ खेळणे बंद झाले. मोबाईल मध्यें किंवा. पॅक यांच्यामध्यें खेळतांत ते कारणं की सिक्युरिटीचा प्रश्नच झालायं त्यांच्यामुळे मंग. कुंठे डान्स क्लास लांव कुंठे स्विमिंग लांव. ते कायं आपल्यां वेळेसं द्यांयचे सोडूंन जां फिरूंनीश ये.
हां आम्हांले तरं उशीर झालां तरी. कोणी विचारतं नव्हतं आंज कसां उशीर झांला. तुलां बसं वगैरें नाहीं मिळाली तरी पणं कुंणी म्हणजे असं आंता असं वांट. तं बाई हो आपणं किती कंष्ट. त्यांतून आपलं शिक्षणं झालं आमच्यांपेक्षा जरं तुमचं जास्तं ह्यांच्यातूंन झालेलं असेल. गावांत शाळां नसायची पहिल्या दुसऱ्यां गावांला जावं लागायचं. शाळेमध्यें हां.
वडील सर्व्हसला असल्यांमुळे माझं सिटीतच झालंय आणि ट्रान्सफर. ट्रान्सफरचां जॉब असल्यांमुळे दोन वर्ष, तीनं वर्ष, चार वर्ष असे प्रत्येक
एकां सिटीत तुम्हांले मंग भरंपूर वेग. वेगळ्यां सिटी बघायंला भेटल्यां म्हणजे. कसं कल्चर वगैरें वेगळं वेगळं राहतं. हां नां प्रत्येक सिटी मधलं नवीन मैत्रिणी.
बनण्यांतच सहा महिने जायचे नाहीं तरं लगेच झाले.
हो शिक्षक नवीन नवीन तुम्हांली बरंच. तो नवीन नवीन मध्यें ऍडजस्ट करांवा लागंला असतं.
खूंप आणि आपणं जिथे राहतो तिथं. ती थोड्यां आडी अडचणी असायच्यां घरांच्या मध्यें आईवडीला असो. करतं बसायची.
हां हो की आणि जॉब मुळं वंग. वगैरें एवढां कांहीं त्रांस पणं होतं नसेल नां म्हणजे सॉलव्ह होतं असतील पटकंन हम्मं अरे. ते तरं खूंप आहे हो हो. हो आणि ताई पहिलं कस मदत करायचे लोक असं. तशे जरी उचलायला सुद्धा येत नाय एखादी वस्तू म्हणलं तर.
नाही तेव्हा गावांकडून सर्वे नातेवाईक येऊन जायचे सामान ट्रान्सफर करायला.
किंवा आता तुमचे वडील जिथं जॉब करते तिथले हम्. पिऊन लोक वगैरे पहिलं असं मदत करायचे ते साहेबाच्या वरची आता पिऊन लोकाची हे झाली जास्त मदत नाही एकमेका त्यांना लोकं करत असे ट्रान्सफरच झालं ना सामान उचलायचं खूप अवघड आहे.
नाय आता नाय शक्य आता ते पॅकर्स अन मुव्हर्स अ- पैसे घालवून पण ते सामान नीट जाईल का नाही गॅरंटी नाय.
गॅरंटी नाय शेवटपर्यंत. ओपन करून आपण लावताना सामान ते ब- बघ तो पर्यंत ते आहे का नाही व्यवस्थित हे सगळं खूप समस्याने
चे ना नुसत रा -संध्याकाळी तिथे जाऊन बॉक्स उकडून पिठलं भाकरी जरी के आ - बनवले तरी आनंदाने खायचे.
हो आता कुठं राहिलंय तस काय. सगळे आपल्या आपल्या कामात बिझी झालेत वेळच नाही कुणाला कुणा कड हे करायचा.
फोन तर उचल आणि नंतर एक आ आठवड्याभरान त्यांन करायच असेल तेव्हा करतात मग तोपर्यंत आपल्या डोक्यातुन जात रे यांनी कॉल नाय केलाय.
हा हा.
म आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं.
हो ना, चालेल ताई चला तुमचा तर झाला एक
हा आता एक कॉल करून बघा तुम्ही, येईल तुमचा आता. ते काय प्रॉब्लेम झाला मला ही नाय कळलं तुमच्याकडून काही इश्यू झाला ते नाही माहित.
नाय काय आमच्याकडे तर आहे रेंज वगैरे आता. तुमचे दोन झाले ना तर काय नाय प्रॉब्लेम चालेल चालेल. हो हो ठीकाय ठीकाय.